नमस्कार
बोला काय म्हणताय?
काय मग अशी आवाज तुमचा आला नाही
हम्म आता आला ना तुमचा आवाज
हो आता आला आवाज. मी म्हणत होतो की मी तिन्ही क्लास मध्ये प्रवास केलेला आहे आणि तुम्हाला काय, माझा अु व तुम्हाला सांगाय सांगायची माझी इच्छा होत आहे.
सांगना...
सेकंड क्लास मध्ये पहिले, जेव्हा माझी परिस्थिती सेकंड क्लास मध्ये प्रवास करायचं. मला ट्रेन सवय नव्हती त्यामुळे ना चक्कर वगैरे याची अशी गर्दी वगैरे असेल ना, तर मला चक्कर याची अ... कधी असं मी डायरेक्ट खाली बसायचो, डायरेक्ट.
ओके.
ती अस पण म्हातारी लोक यंग लोक किं कोणी असूदे ते सेकंड क्लास म ते उठून बसवायचे, जागा करून द्यायचे, झोपवायचे पाणी द्याचे, थंड पाणी मारायचे. एखाद्या एकदा स्टेशन ला थांबली होती ठाणा स्टेशनला त्या माणसांनी ओळख नाही पाळख उतरून, कॅनटीन मधून थंड पाणी आणलं विकत घेऊन हा आणि ते प्याला दिलं मला तोंडावर मारलं, उठवलं
ओके
आणि फर्स्ट क्लासमध्ये नंतर मागड पैसे जेव्हा जास्त पगार वगैरे वाटला तेव्हा फर्स्ट क्लासमध्ये प्रवास कराय लागो
हम्म
त्यावेळेस बघित त्यावेळेस पण चक्कर वगैरे अशी यायची गर्दी वगैरे खूप असले तर संध्याकाळी दादरला वगैरे येतं ना मी पडतोय काय होतंय कोण बघायचं नाही सांगतेय भाई मला कुठे बसायला जागा द्या वगैरे वगैरे ते बोय स्टेशन ला उतरा आराम करा.
ठी
रिकामा ऑडिओ कुणाला पाणी मागायचं तर कोण पाणी द्यायचं नाही सांगायचं संपलंय किंवा काहीतरी पर्सनल बॉटल आहे असं बोलायचे. मी परत बघितलं आहे.
हो ते तर आहेच.
त्यामुळे थोडी माणूसकी. आणि समाजभान पण असणं गरजेचं आहे ना लोकांना.
हो...
आता प्रत्येकाने ज आपापला विचार करायचा म्हटला,, तर उद्या त्यांच्यावरती पण वेळ येईल तेव्हा कोण त्यांना मध्ये नाही येणार वाचवायला.
तेच आहे ना तेच तर प्रॉब्लेम आहे फर्स्ट क्लासमध्ये सेकंड क्लासमध्ये कसं एकमेकांना सगळ सांभाळून घेतात. फर्स्ट क्लास नाही घेत कोण सांभाळून. बहुतेक तो क्लासचा फरक असेल
कसं असेल?
क्लास नुसार लोक वागतात ना हल्ली.
हो.
हा. बाकी?
ते त्याप्रमाणे आहेच तस त आहेच. ते कसं असतं लोकांना भीती पण असते आता ता बोल जे पसपास जातात पब्लिक ते बऱ्यापैकी एकटे राहणारे असतात त्यांना त्यांची फ आता फ्या सेकंड क्लास पण इथ राहणारे असतात पण कसं एकमेकांना सांभाळून घेतात. बसपश लोकांना भीती असते अरे उभास मी पडलो ह्याच्यामध्ये. आणि समजा मला काय झालं जीवाला बरं वाईट तर माझ्या फॅमिलीला कोण बघणार?
हो!
असं काय नाही रे सेकंड क्लासमध्ये पण असतात, सेकंड क्लासमध्ये पण असतात.
बरोबर, बरोबर पण ते लोक असा विचार नाही करत सेकंड क्लास मध्ये.
नाही करतो रे विचार सगळ्यांना वाट आपली फॅमिली हे आहे सेकड क्स पण आहे, फक्त कस आहे सेकंड क्लासमध्ये जे प्रवास करतात ते अ ठीक आहे असं असे सगळे नसतात की कोणाच्या मदतीला धावून जाणार नाही. पन्नास टक्के तशी माणसं असतात, पन्नास टक्के नसतात पण अशी. असं पण फक्त तिकडे फर्स्ट क्लास मध्ये हच पर्सेंटेज जास्त आहे. पर्सेंटेज वाय म्हणजे अ दहा लोकांपैकी दोन लोक तुला विचारले आहेत, फस्ट क्लास मध्ये तर तशा सेकंड क्लासमध्ये दहा पैकी आठ माणसं तुला विचाराय अस किंवा पाच माणसं विचाराय पर्सेंटेज थोडे जास्त. बाकी काय नाही. बाकी सगळीकडे सेम माणसं, कोण वेग वेगळी नाय.
आता तो आरोपी तर बोलतोय की त्याला खूप लोकांनी मारायला सुरुवात केली होती आजूबाजूच्या लोकांनी पण. त्यामुळे आजूबाजूचे लोक पण कदाचित घाबरले असतील. की अरे आपण तर त्याला मारत होतो आता कसं बसायचं. हा आपल्याला पण मारेल ह्या भीतीने
हां.
कारण सुखी आहेस.
त्याला बे मारू नये. एवढ पण त्याला मारू नये की जीव जायपर्यंत हेच कीस आहे ना. तुम्ही सगळ्यांनी एकत्र या आणि पोलिसांच्या ताब्यात द्या, स्टेशनला उतरून अस काय तरी करा. नायतर उतरवा स्टेशन वरून खाली त्याला. मार न हे पर्याय नाही ना.
बरोबर बरोबर. चालते मग आमचा लंच टाइम संपलेला आहे, आपण बोलू नंतर संध्याकाळी बोलू.
ओके साहेब. धन्यवाद.